हॅलो लागला बाई एकदाचा.
अग रेंज येत्या गं. तिकडं पण रेंज ज येत होती, काय माहीती कसं काय?
हा ते पाच कॉल आता माझं वेस्टच गेलं बहुतेक. आता पुढचे कॉल आपण करायला पाहिजे.
हो का?
हं.
मला.
तुला विषय माहिती काय? काय कशावर काय काय बोलायचंय काय? हॅलो हॅलो कट कर-
अगं तेच सांगायले मला काहीच माहीत नाहीये. हं हं. हॅलो, हा बोल हा ऐक बोल. हॅलो
पण असेल.
मु काही पण असतील किवा एखाद्या ठिकाणी भेट दिलेलं ह असं आहे का. यालय की.
तेच. तुला अ ते पाठून ते. आलं का नाही म्हणजे, चहा तेन झाला बघ तुझं.
आता करालोय बग.
आताच आलो, माझं पण म्हटलं, तर जरा बसलोय जरा कॉल तर घेऊया म्हटलं येते काय बघु
होय का, अग रेंज् येत्या. आपण तिथं. तिथं रेंज होती कसं काय काय माहीत नाही. कुठंच होत नव्हतं.
तेच की मी अ कॉल लागत होत पण तुला ते काहीतरी प्रॉब्लेम असेल ग ते रेंज मूळ नाहीतर कशा मूळ तरी काय
आता पण कटकटच येतेय सोडा आवाज पूर्ण येत नाही ये. हॅलो हॅलो
हॅलो फ हॅलो हा मला आवाज तुझा तू येतोय तेच म्हटलं दहा मिनि तर तरी कॉल घेऊया म्हटलं कट करू नकोस तुझा आवाज मला यायलाय
कट कट यायलागला आहे ते बघ आलागी येतय जात येतय जात ये
असू द्या असू दे कंटिन्यूॉल युअर कॉल
आळ पाहिजला?
अग बाई
आगतीला काळा चहा लागतोय दूध नको फक्त
मग चांगला ये
धरकी पी हे भूक मरताना दूध जायला पाहिजे पोटात हा हा
हम् आ असं कुठं आहे ना का मलाव गोळगालायचा
काळा चहा पाहिजेलाय हम्म गुळ का काय
म्मह
जा मामीच्यात पी जा काळा चहा.
हह गुळाचा चहा पीत नाय काय?
आता चहा पीत नाय का नाय फक्त दिसायला पाहिजे काय?
भाग हे बघ विमान आलंय वर वर
वर बग वर हा कापलेल आल तर दे
तकड हाय खड खालीच आहे बघ
त्यो पिऊन येत्यात तुमीच ते पी म मामी देतिया काळाच्या चहा
हम् हम
बोलकी
कुठं अजून तिकडं हिकडच आहेस काय मम्मीकडं
नाही नाही आली की मी लगेच इकडं अगं एक दिवसासाठीच गेलतो ते कसं झालं निकिताची मम्मीला येऊन नाही ना म्हणजे सवासनी
हा हा हा हा हा हा
वाटी घालाय चालत नाही ना म्हणून मग निकिताच कोण करणार पहिला सण आपल्या इकड असत
होय होय बरोबर हा
म्हणून मी गेलतो ग तिकडं म तिला पण घरात लंच दिलं सोडवटी वगैरे पैसे दिले वर्ण तिला काय पाहिजे ते घेऊन ये जा बाई म्हटलं
हा हा
तिचं पण करायच होते मम्मीची पण वटी भरायची होती म्हणून गेलेलो दोन्ही झालं
मतुलागीत
तुला घेतलीस का नाय जोडवी बिडवी नवीन केले की बय दोन दोन केले घ्यायला गेलो एक ग आणि घीऊन आलोत दोन आसं झालं
अगं, केवढी महाग आहे चांदी खरं
बस कि बाई, अगं महाग आहे खरं मी गेले होते घ्यायला एकच घ्यायला मम्मी चा हट्ट काय एक काहीतरी म्हणजे माझ्या कडून एक काहीतरी राहू द्या अधिक मास च, मग साडी घेते म्हणाली होती ती, मग साडी काही नको बाई म्हटलं, मी कुठे साड्या नेसते
हा
मग हजारपर्यंत एक जोडवी घेतली म्हणजे कमी वाजना ची सिंगल असतात ना ते प्रेस च्या
हा- हा- हा- हा
तसल्या भेटल्या
एक त्याला बघ काय रे, जाईल कुठं तर
पिक येते, ते दुर्वा पि बाळ अगं तिला कि नाही..... चहात अस काळा दिसायला पाहिजे गोरा अजिबात नाही
हम... काळ खरं काय विचित्र साहेब हिला कसं काय आवडते? काळा चहा
दूध नको म्हणत्या काळाच चहा दे मला
आणि त्याला इकडे
कुणाचं पोरगं दिपीच पोरगं ती कधी आल्या दिपाली?
दोन्ही चालल्यात बघ
पि आणि मामाकडे जा देतात. सांडालय.
काल तर गेला आहे ग तिकडे, कुठं पुढें ती आमची गल्ली सोडून तिकडे कुठ पुढच गेलेला ए इकडे ये आरी घर झाल्यात की बाई आता आणि अजून व्हाल्यात बघ मागे तिकडे शाळा व्हायला लागली बालाजी हम्म, आजूबाजूला पण झाल्यात घरं होय. आता भराय लागले. तसं कळल तसं लोक आणि
आणि पुढं तिकडं प्लॉट पण पडल्यात ग, होय प्लॉट पडायलय सोड तिकडे भरपूर आहेत, बांधकाम चालू नाय झालं सोड खरं. हम्म, प्लॉट पा पाडलेले हायत, बर काय ते, तयार घरच
तेच कि.
जरा ओरडा बसला की आपणच जाते.
किती मिनिटं झाले बघ.
मला दिसतेय का?
सहा मिनिटं झालीत बघ. हॅलो!
सात मिटं झाल्यात. सहा चाळीस, तुला दिसत नाही का? पुसून का, हा तेच बघितलं ग, हो का? आलो घे बाहेर. बाहेर रेंज येत्या जरा. तिथं घरात पण कसं एक क एका कोपऱ्यात रेंज येत्या एका कोपऱ्यात येत नाही.
तिथं जरा अजून हे आहे ग म्हणजे जरा तुमचं असं पॅकच आहे ना घर. तिथं, पण अ मोकळ नाहीये, आत येत नसेल रेंज बहुतेक.
तेवढंच ठिकाण आहेत दोन.
तेच तेच.
मग इकडं जरा तिकड जरा कराय बसाय लागते. तरी येत्या रेंज असं काय प्रॉब्लेम येत नाही जिओला. भैय्या कुठे आहे ग? दुर्वा,
या आलं बघ या पळून.
पैसे कुठे आहेत? खिशात बघ खीशात.
मावशी आली क नई?
कामाला गेलती काय?
आता चालल्यात. जरा गारमेंटला. आं?
कोण आहे? दिदी व्हय? दीपाली? ती कधी आल्या इकडं?
झालं कि बाई आल्या
कुठे ठेवलीस मुला?
इकडंच.
हं घे. दादाला सांग.
आता बारक पण झालं असेल वर्षाच? चप्पल घाल. अं?
हीच पोरगं नव्ह? ए गप गप. माझ्या पोरग्यापेक्षा एक तीन महिन्या मोठ
मोठाये व्हय? हां हां हां. दीड वर्षाचा झालं असेल आता?
दीड, दीड नाय आता आता सप्टेंबर मध्ये दोन वर्ष पूर्ण होते त्याला.
दोन वर्ष पूर्ण होताय? केवढा तू
बघ की बाई.
बघू बघू पर्यंत. अं?
आणि एक दहा मिनट झालं कणी कट करूया, आणि परत लावूया असं पाच कॉल घेऊया, एक तासभर तुला वेळ असला तर
मी बसतो फोन वर हेडपोन नाय बाई माझ.
ये भारग जाऊ नको तिकड कुकू आल बघ.
टॉप. पण हेदा बघून चाललाय बा इकड तिकड हे चला इड तर हे येतय दादा येतोय चल झालय मासूम मासूम म्हणत त्याला माराय लागलाय ह्यो
ती आगाव असत्यात.
ह्यो दिसतय साधा भोळा खरं कळा कळतोय तो ह्यो व्हय. अशुमन तो हाय तिकडच हाय. आजीकड हाय तो.
राहतय काय ग एकटं?
राहतोय की आजीच्यात आता मस्त पाच सहा वर्षाच झालय की,
शाळेत जात असेल आता.
हम्म. जातय बालवाडीला आता पहिलीला जाणार वाट
अंशु व्हय. बघ ये काय म्हणालय आल्लू आल्लू
कोण? हा भार्गव आमचं होय. सोड म्हणतय मला नुसतं फिरायला इकडं मोकळ हाय कनी सगळं
मजा वाटत असल त्याला
तेच कि घरात एक मिनिटं थांबत नाही.
ह
आणि तिथं कसं कुठ पण इकड तिकड फिरायला भेटत नाही.
होय तिकडं वरती वरती किती वरती ते कंटाळतय ते
इथ त्याला असं मोकळ सोडल्यावानी झालय पाक
अश्विनी असेल ती सोडत असेल खेळायला. ती अ
तिजं तिज तिजा ते अभ्यास कवा्हा कर त्याला गेईल कावा
बाजमाणा आता श शषणलाही झालं
आता काय करत काय म बस तर झालंय सोड खरं झाली गलेल बी कंप्लीट तर ती एल एल बी मध्ये एल एल एम करणार नाही आहे खरं सोड पुढं शिकणार नाहीय त्याच ती ज काय स्टेनोग्राफ पण ते गव्हर्मेंटच हे करत बसल्या परीक्षा देत बसल्या परीक्षाच देत बसले ते अजून
हो
आता काय ती लागलेली एक नोकरी गेली ढं काय करते काय म आता लागणं पण लई कठीण आहे ग त्यांच्यात पण लई म्हणजे कॉम्पिटिशन ल येत त्यांच्या फिल्डमध्येध्ये पण
ला या प्रत्येकीेच्यात आहे सोर
कोणाला एवढं माहिती नव्हतं स्टेनोग्राफर म्हणून पण आता सगळ्यांना असं सगळ्यांना माहिित आहे ते भीड परभणी ते बघ तिकडं
हम्म हम्म त्या सईडला ल या
ा तड सिलेक्शन जास्त होते तिथ
होय ग तिकडच पोरक आहत मी ते काय तिकडं जास्त आहे ना शिक्षणावरती जोर आहे ग आणि हे पण आहेत फॅसिलिटीच भरपूर
आणि ते पण नाही आणि ह्योपण नाही ग कष्टाळू पण म्हणजे पोर ती नुस
होय आणि अभ्यासाला तिकडं कसं शांतता आहे ग शेतातनी
हम्म तिथ पण म्हणजे हा म्हणजे सोर्स नाही ग फॅसीट